झाल का जेवण
नाही बाकी
बाकी आहे का
हो
कश आहे तब्येत
मस्त आहे आची
मस्त आहे आमची मस्त आहे झाली ड्युटी
ड्युटी टाईम आहे अजून जायला बरा वाजताय
पारास्त असते का
हो
हो का मला नाईट ची जास्ती काय
नाही नाईटची नाही नाईटची होती बंद केली आहे
हो का दन दन होत नसतील ना
होतात दोन दोन पण बटण्या जास्त होतात
भांडणी जास्ती होता
हो
कोन
नाईटच्या स्टाफ सोबत भांडण झाले
हो का
त्याच्यामुं सोडायचं काम पडलं
बर बर मग आता एकच का
आता एकच आहे सध्या पाहणं चालू दुसरी हमंम
मग काय चालू आहे बाकी
अ बाकी काहीस नाही आराम
आराम का घरचे कसे आहेत मस्त आहेत का बर
तुमचं काय चालू आहे
आमचं काय नाही प आज आराम सुट्टी आहे आज आम्हाला
श्टी
हो
हो
ुट्टी है तर आराम है मस्तपैकी नो टेंशन हो
काय दिवसभर कस काय दहा वाजता उठणारे सहा वाजता कस काय उठले
काय माहित उठायला लागलं गलवाला गलवाला सुरु केला बोल ना दोघीच ह उठलं गाणी लावली तर कानाजवळच येऊन
कार
हो स्पीकर मध्ये गाणे लावले तर टीव्ही लावली काय झोप लागते
अ चांगली गोष्टी आहे अशाच सहा वाजता होठ. रविवारच्या दिवशीतीच्या दिवशी.
रविवारच्या दिवशी का निरी. ते उठाच लागते ना स सात वाजता सात साडेसात आठ पर्यंत.
एवढ्या लोक रुखणार ल.
ह म. तुम्ही किती वाजता उठले म.
भा वास ना.
म्हलेच लवकर उठले.
आत्ता समजा अर्धा तास झाला उठून.
नाहीत लवकर उठली.
आणि जरा उशीरा झालाज. नाही सॉरी आज जरा लवकर झालं नाहीत अकरा वाजता उडत असत.
म्हणायला लागली आज लवकर झालं जरा
हम्.
उशीित नाही.
हम्.
लवकर म्हणण लागते त्याला.
होा. बारा वाजता ड्युटीवरर जाव लागते ना म्हणून काही टेन्शन नाही. हो.
हो कपडे किपडे गवा दूता मग.
कपडे रविवारी. पण आज उठलो नाही लवकर म्हणून तुथले नाही.
हो का.
आता उद्या धुवा लागते लवकर उठून अलारम लावा लागते. तर आहे आमचा जो आला आम्ही मोठा सग.
आहे का.
हम वििकत आणलावा पामी. एकदाच वाजतेस काही सहा वाजता. मगवाज. मग नावाजत एकच टाईप आलाारम लावेल त्याच्यात स काही अस आवाजता वाजता. ते बंद केला ग मग नाही आं.
मग बंद करायचं आणिडबल झोपी द्यायचं.
हा ना.
हो.
झाले टास्क पूर्ण.
नाही ना अजून नाही झालेत.
कथ बाकी.
चौदा झालेत.
चौदा झाली.
हो.
पाचवाच आहे.
ते मी कॉलज करायला गेले.
टाईम पण उठ. त दहा.
मग लवकर जर असं उठायचं ना हे टास्क कमप्लीट झाला की मग बाकीचे सोपे आहेत वाट. ते याच्या नंतर काय नाही तेव्हायस ऐकायचा. आणि करेक्ट आहे कि नाही ते तेच बघायचंय. मग ते असं खेळत खेळत पण करू शकत.
हो हे बघतो कॉलचा. प्रॉब्लेम थोडा ते लवकर उठणं होत नाही.
मग कायत.
आणि हे म्हणजात चार पाच दिव जरा डे नाईट ड्युटी असल्याच्यान त काय.
हा कंटिन्यू केलं की होऊन जाते. कंटिन्यू करायचे. होऊन जातात पटपट आता पाच पाचवा नाही.
पाचवा आहे त्याच्यात एक कॉल चारच मि चार का पाचच मिनिटाचा झाला. ते हॉस्पिटल वर होतो पेशंट आला होता.
हो का.
हा क्वाल ठेवा्हायचं कम पटलं ते मलाातच
अरे अरे अरे त्याच्यामुळे गेलं ती चारच मिनिटांचे बाकीचे बारा बारा मिनिटाचे होत असतील ना बारा बारा मिनिटांचे झाले असतील ना.
हो बाकीचे झाले बारा बारा मिनिटाचे.
ह टायमिंग पूर्ण जर का केला ना म्हणा टाम पूर्ण टाइमा पर्यंत जर का कंटिन्यू बोलत राहिल.
हो.
तर पंधराच कॉल करण्याची गरज आहे म्ह आधी माहितचव्हं पंधरा कॉल कराय लाग. त्यात मय झाले तर चौदा पण त्याच्यामध्ये दोन कॉल हेच येत. झिरो मिनिटाचीच आहेत. ह आणि एक क दोन मिनिट पंचेचाळीस सेकंद असा काहीतरी आहे.
ह ते नेटवर्क प्रॉब्लेम देतेथ. हो असं कामत असले.
बारा बारा मिनिटाचे कंटिन्यू कॉल केलेत की लवकर होऊन जाते.
आता मी करतो बाकीचे बारा बारा मिनिटाचे एकच कॉल बघतो हे झाला.
हो तसच करायचं माझे. माझ्या त्याच्यातले गेले तर दोन झिरो मिनिटाचे झालेय ते एक. दोनशे सत्तावीस काहीतरी सेकंदाचा झाला.
हा.
त्याच्यामुळे मला जास्ती करायला लागेल नाहीतर. कॉल बारा बारा मिनिटाचे केलेत ना कंटिन्यू. पंधराच कॉल करायला लागाएलेत म्हणते. हो पंधरा कलमध्ये होऊन चालले.
ह हा.
होम.
अ काही सोळा सतरा कॉल कराव लागते स बारा बारा मिनिटाची असली तर
हो बारा बारा मिनिटाचे करायचे एखाद दिवसात सुट्टी नसते नाहीतर मग एक कंटिन्यू जर का केलेत ना पाच पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन करायचे होऊन जातात एका तासामध्ये
अजून आज आता जर हे टास्क कम्प्लीट झाला नंतर जर. आता टाइम जर दिला त्या ना तर मग मी करतो आज. त्यां जर कॉल साठी परमिशन दिली तर.
होद ते.
हम् अजून तास जर आजच्या आजले तर होऊन जातात असम.
नाही ना उद्याला येणार आहेत ना.
आता काय माहती उद्या येतात काय आज येतातजे ते
उद्या येतील वाटायला उद्या आहे ना मग दिला ना जा आहे ना तारीख उद्याची.
उद्या शेवटची तारीख दे घ्यायचं नाही तर.
हो तसच काय तरी हे वाटते तिथं टाकलेत ना. माझे पण राहिलेत कॉल करायची.
म बघि
माझे अजून चार पाच कराला लागतात वाटायला मला. तीन चार तरी
मला त दहा बारा कराय लागतात मग,
हो.
तर मला तर सुट्टीस टाका लागते.
नाही नाही एका एका तासासाठी घरी येऊन जायचं थांबा आत्ता येतो म्हणायचं घरी जाऊन.
डॉक्टर उद्यापासून येेऊ नको म्हणते मग,
मग सुट्टी टाकल्याच्या नंतर, थोडे म हाफ डे घ्यायचें ना हाफ डे किती वाजता असते.
हाफ डे म सकाळ नाही भेटत दुपारची सम म्हणजे सकाळून भेटते दुपारून जाच लागते चारच्या दरम्यान ड्युटीवर.
मग चार वाजता जायचं.
हम्! चारच्या दरम्यान जावं लागत ना!
चार वाजता गेले तरी बी होते ना.
संध्या टास्कपेक्षा जास्त पैसे तुम्ही हॉस्पिटल वरून कमवतो. चार वाजेपर्यंत. ओपी टकून तीन चार तीन चारश तीन चारशे रुपये,
हो का?
ह.
ते होतात पण कंप्लीट झाल्याच्या नंतर मग संधाकाळज घ्यायची चारच्या नंतर.
हम्म! नाही नाही संध्याकाळचा एकटा एकटाच असतो ना मी त्याच्यामुळे नाही होत.
हो का?
हा ते डॉक्टर म कसं दिवसभर कुठे हिंंद काय कर प चार पाचच्या दरम्यान हॉस्पिटल ये.
ते कसा बकरा सोडतात ना सगळ्या दिव बर चरतात चरतात आणि बराबर संध्याकाळी पाच वाजले की त्याच्या त्याला याला बांधा लागते तस काम झालं तुमच. हा दिवस बरा आहे. हिंडा कुठं ब काही करा पण संध्याकाळी बराबर य. हम्म! संध्याकाळच्या टामावर हो आठ आठ वाजता तर म्हणलं तर नऊ वाज्या तेच असतील ना ड्युटी वर.
नाही साडेआठ पर्यंत.
हो संध्याकाळशी करायची.
हो!
तसं करायचं. मग काय आला टिफिन.
काय.
जेवण जेवायला काय आला जेवायला.
टिफिन आलात नाही अजून बदलात नसेल.
हो का! तुमचा वेगळा राहते तर आरामाने राहते नाही का?
हो.
ह बर आहे ते वेगळं करायला सांगत त्याला.
म्हणजे खात खात नाही. ते सांगितले त्याला त ग बनवायचंच नाही म्हटलं टिफिन वर आलंच नाही काही.
सगळंच खायला पाहिजे तुम्हीच डॉक्टर आहे तुम्हीच तरी बी असं करता अलर्जी कशाची
कध मेहंदी दोडग
भेंडी दडोडक्याची अलर्जी असते का कुठं आवडत नाही
नाही एलर्जी
हम् हो का ते म्हणजे ते खातानी परेशानी होते का?
खाताने परेशानी होते.
हम्म
वानट्या येत्याता
हो का
हा
बरं हाय
काऊच वाटत नाही ते
हम्म
त्याच्यामुळे त्याला अधोघरच सांगितलं मी सोलायला ते पु द्यायच नाही म्हटलं
हो हो
हा
ते मेसावाला भरपूर तुम्हाला मअ अशा चांगल्या चांगल्या भाज्या देत असतील
भाज्या तर नाही, शिवा
हम्म म्हणत असल पैसे द्यायला क काय द्यायला व विकत घेतल्यासारखं ये, हे नका देऊ ते नका देऊ
तेच तर
बरं हाय
हम्म
ह
तेच्यामुळ
मग घ्यायचं शांततेन अन् खायचं तर अं
द दुसरी मेस लावा लागते आता
कौन ह
हे जरा एखाद्या वेळेस काय करते जे खात नाही तेी भाजी देऊन टाकते दोन्ही अन् दोन्ही टाईम वरन चावल देतय
हो का वरण दोनही टाईम नाही पाहिजे?
वरण ऍसिडिटी होते ना वरणानं, त्यामुळे नाही पाहिजे
हम्म
वरन दोनही टाईम असले की ऍसिडिटी होते.
हो ना त्याच्यामुळे नाहीतर मग भाज्या आवडीच्या दिल्या कि जाते जेवण
हो
हो पोटभर